हॅलो
हॅलो
बघ आणि आता जेवण बनवते.
हे कॉफ चार पाच रुपये देतो य एक एक कॉलचे चार पाच रुपय देतो हाय माहिती पडलं अस संपालं होत.
घसला घेटले तांडी मर तुला भेटलेच पैसे तुला किती एकशे शहणो कि तरी हो तुला आ दिसायला हा ते आम्हाला कमीच आहे
नाही कैसे काम जावस काय बोललोतो आम्ही अच
तुर्दुम जास्त आहे त्याला भरपूर भेटते नाही त बोलत हो ना अरे जवढा बोल जवढा असं तेवढ फक्त नको बोलू समोरच पण बोलला पाहिजे त्याच्या थोडी एका साईडच दोन्हीकडता आवाज आला पाहिजे तुमा त्यातले होते का आणि त्यांनी जे दिले ना चारचे किती पाहिजे बोलत चांगलं
उ शोधम ब बाकी काय
कं काय चालतय तुमचं पोलीस अर चाललाय घोड्या वणी
चाललय का तुमला त्रास वगैरे का आहे का?
आशारी हे जीव मत रसस क काही कमप् कम्प्लीट करायची का. पालत बरोबरल कालचे पैसे देत जा बरोबर. असं कस करतो तुमच कॉलेज तुम्हाला समजून घेत नाही का ते. नाही ना जव बोला पाहिज हम् जव बोलला पाहिजे तवा बोल हम्म. हम्म. काय? जव बोला भाई ज बोला रें हो आपलं काय काय ते बघकी. प्रवास आहे हेच माहित आहे प्रवास बाग नाही एंड होत आहे काल त्यांनी हे बदलले. सटिंग की. जेवणावर बोलायला सांगितलं त्यांनी बू आहार रोजचा. म बर. काल तुमी जेवण काय केलेला. खिचडी आचा खिचडीपर्यंत प्रवास कसा होता. शेडी आम्ही आधी घेतली तांदूळ. किती, कोणता. नाही चार वाटी येत्या ते. आमची वाटी येवढ्याच आहे. तुमची वाटी वाटीवडी आहे. ती वाटच्या एवढी दुसऱ्या वाटी एवढी. त्या वाटत ना आम्ही थोडेशी टाकली. आणि त चांगले स्वच्छ पाने निघून घेतले. का घेतल्यावर आणि गॅस पेठवला गॅसवर भगून ठेवलं. बोलत. हो अनभव पण बोलतो. त्यापने तेल टाकलं तेलात मसाला टाकला मसाला नाही. तेे हळत आणि ते आपे ना ते पांढर मीट ते टाकलो. आणि चांगल्या प्रकारे भाजले, भाजल्यानंतर तांदूळ जे धुतलेले तांदूळ आणि डाळ ते टाकून दिल. चांगलं घरे घरे घरे घरं फिरवलं. फिरवल्यावर म ते चांगलं भाजू दिलं आणि नंतर जे आपण पाणी टाकलं दोन तांबे.
आता हे ते शजवायला ठेवले. असा आमचा हा हात टाकण्याचा तवास.
तुमचं मग, अ
समतोल ह आहार कस असतं तर तुम्ही दायट पन कसं कराल. डायट तेन आमच्या इथं संतुल आहार अस काय नसते हो जास्त करून आमचा खिचडी वरच जोर असतो.
हो, का.
हो,
क
तुमच जीवन कस चालतंय. आमच्या जीवणाचा प्रवास एकदम सुरू आहे चालू आहे.
हम् तुम्हाला कसली काही काही गरज अडचण वगैरे आहे का?
अडचन पैसेची आहे तीन हजार पैसे दिलं तर कस चालेल आम्हाला नंबर पाठवतो आम्ही. घेणार असेल तर सांगा आहे आपल्यापशी कार आपल्या ह्यो कॉल काय सांगता येत नाही. आमचा नंबर आहे त्रण्णव पंचवीस झिरो दोन सत्तावन झीरो दोन
ह
थोडीशी मदत करता आली तर का आलं का.
तुम्ही काय काय विषय होते.
अजून सण, परंपरा ह परंपरा मग तुम्हाला सण कोणता आवडत सर आम्हाला काय, आता सण काय कोणतं त आवडे ना असं झालाय. काय की आता सणच आम्हाला साजरा करायला टाईमच भेटत नाही मला
ते तर आहेच
लहानपणी कोणता सण आवडायचा? लहानपणी आम्हाला काय सांगायचं दिवाळी आवडायचा. सर्व आमची जुनाट मावशी मामा परवा आम्ही तिकड यायचो माझ्या मामा च्या गावाला बोरगावला अजून पण येतोय एकत्र प्रत्येक दिवाळीला आम्हाला आमच्या मामा ड्रेस वगैरे घेतात. आता सध्या आमचं शिक्षण पण मामाणच्या जीवावरच चालू आहे.
हो, का.
होय गावांचा महिनाचा खर्च आहे. मामा कडे शिकलो. कॉलेजचा आमचा जो खर्च आहे तो आम त्या फादर पास होत.
हा
हम् हा ना पहिला आम्ही जेव्हा नव्हतो. आम्हाला आम्ही जेव्हा होतो, अग भारत मोठे काय नाही झालो. मी आही आता मोठे झालो ठीक आहे. अ लहान पणी. दिवाळी सण आली की आम्ही एसाटेड असतो. अच चक बडय का
फटाके जात जास्त फोडत नव्हतो पण फटाके घ्यायचे किती महिना्भर आधीच.
कयच काय काय घेणारच्. इ उृपत असायती ना. आता काय कुसं का रा बा आहत्ताच्या पटाक डमच नाही पाहिलेसत हो वैल्याचे फटाके असे मस्त आवाज याचा जास्त.
आणि पहिले सगळीजण एकत्र जमायची मुंबईची मंडळी वगैरे. तेव्हा सगळं भरला ग वाटायचं. मस्त कि सुट्टी आराम बिदाास झोपायचा. लवकर जोपायच लवकर उठायच खेळायला जायचा दिवसभर.
असं का काय असता झोप नाही ोळ झोपच्या परीशनी झाल आहे. ती त पहिले की ती सात साार द लो होतेे ह आ म् पण पहिल्यांदर. साडेसात ला झोपायचं म्हणजे तरी सहावी पाचवी पर्यंत.
ह.
त्यानंतर आम्ही हॉस्टेल ला गेलो. हॉस्टेल ला गेल्यावर आम्ही अकराला झोपायचो. आणि सकाळी चार ला उठायचे. अकरा व त्याच्याशिवाय आम्हाला झोपालाच पाठव देत पाठवत नव्हती. हॉस्टेल ला आम्ही हॉस्टेल ला होतो तेव्हा. अभ्यास करायचो सात ला आमचं म्हणजे हम् पाच वाजता जेवण व्हायचं आमचं. जेवण हो संध्या रात्रीच जेवण. पाच रात्रीचं जेवण पाच साडेपाच ला व्हायचं.
आणि न नंतर आठ नऊ वाजता मग. व्हा्याच झालेच ना अ दहा मिनिटं.
त्यानंतर मग साडे अं सात वाजेपर्यंत आणि म. झाले असेल तर कट करू शकता तुम्ही कस